हलो!
अ आवाज येतो आहे माझा नीट येतोय फक्त अस थोडा स बारीक येतोय
आता येतो य का वॉल्यूम वाढवल नही
म्हणजे मगा सारखाच येतोय, ऐकायला अडचण नाहीय पण नाही का हा हा, तेच तेच,
नाही कारण जेव्हा रेकॉर्ड होत असतं ना, तेव्हा मायन्यूट आवाज पण रेकॉर्ड होतात.
हो, हो बरोबर आहे मागच बॅकग्राउंड नॉईस पण येतात त्यामध्ये बरोबर आहे ते.
चालेल किती टास्क, किती आले तुम्हाला?
अ मला माझे पंधरा पूर्ण झालेत.
ओके, आणि आता अजून पंधरा येतील ना?
हो, हो, त्यातले पाच आलेत तर तेच करते
अच्छा माझे पण पंधरा पूर्ण झालेत, आणि पुढचे वीसचे आता आलेत पाच, सो मी पण तेच पूर्ण करतिया
पण मला इंटरेस्टिंग वाटतय, कारण की अ माझ्या जास्त अ मी राहते त्या शहराच्या बाहेर खूप, खूप अश्या ओळखी आहेत, आहेत पण त्या खूप अशा थोड्या अशा आहेत की या मग त्या खूपच आम्ही एखाद्या विषयाला जोडलेलो असल्यामुळे त्या तेवढंच शेअर रिंग होत पण आता ह्या निमितने खूपच वेगवेगळ्या भागातल्या म्हणजे आणी माहिती पण नही कोण कस जाईंड होतय कोणाला कसं कन्व्हेंस जा
येस म्हणजे रिक्वेस्ट, रिक्वेस्ट, पाठवली की कॉल करू का? समोरचा कोण हे आपल्याला माहिती नाही, पण हां आपण फक्त आपला थोडंसं कम्फर्ट झोन ॲडजस्ट करतो. ह्या माणसाबरोबर म्हणजे नाव पण येतच ना, तर बोलू शकतो का? बाकी कॉल केल्यावरच कळतं की कोण हे.
हो आणि इंटरेस्टिंगली अ ज्या होम मेकर्स वगैरे आहेत किंवा एकदमच अ शहर पातळीवर पण त्यांना पण खूप जेन्यूनली इशू कळताय खूप वेगवेगळ्या पद्धतीची माहिती हे झाडांची, परत आता काय चाललय, रिसेशन होणं जॉब नसणं, म्हणा नोकरी न मिळण म्हणा, ह्याच्यावर पण सहज
बोलू शकतात. येस-येस. म्हणजे आपल्याला असं वाटत की. रुगल एरियामध्ये गावासाठी गावा च्या एरियामध्ये. एवढी अवेअरनेस नसेल की. अपकमिंग इव्हेंट्स काय आहेत. किंवा आजूबाजूला गाव सोडून बा-बाकी काय घडतय. सो मी एक कॉल. म्हणजे मला एका ताईनी रिक्वेस्ट पाठवली होती. तर आम्ही म म्हणजे माझे. आधीच्या टास्कमधले तीन-चार कॉल आम्ही एकमेकींबरोबरच कम्प्लीट केले. पण त्या. थोड्याशा गावाकडच्या होत्या. पण त्यांना सध्या काय परिस्थिती आहे शहरात किती प्रॉब्लेम्स असू शकतात? गावात आणखीन वेगळेच प्रॉब्लेम म्हणजे त्या इतक्या भरभरून बोलत होत्या ना की, आसं वाटलंच नाही की, त्या गावात राहतात कुठल्यातरी.
खरंच ए, खरंच ए इव्हन अ म्हणजे माझा जो आवडीचा विषय स्त्रियांच मानसिक आरोग्य किंवा हे ते तर त्याच्याविषयी जरी मी थोडंस बोलले तरी समोरून इतका चांगला रिस्पॉन्स हा म्हणजे अस दुर्लक्षित आहे तो विषय किंवा मग आपल्याला काही त्याच्याशी घेन देणं नाही कश काय विचार करत बसणारे आपण, आपल्या मानसिक आरोग्याच एवढं सगळं काम असतं, हे असतो. आसं नाही झालं. कुठेतरी जानीव असते पण त्यातनं बाहेर नाही पडता येत. आसं.
बऱ्याचदा त्या सोयी तिकडे अवे्लेबल नाही आहेत किंवा तेवढं ए एक्सपोजर नाहीये म्हणजे तुम्ही आत्ता बोलता बोलता म्हटलात की तुम्ही स्त्रीयांच मानसीक आरोग्य हा त्यांचा विषय हाय, सो मी स्वतः सुद्धा अ सायकलॉजिस्ट
ए ग्रेट.
मी पण मेंटल हेल्थवर अ वरच काम करते एका संस्थेमध्ये. आमची ही संस्था मेंटल हेल्थ म्हणजे गेली तीस वर्ष संस्था काम करते पण मी तिकडे गेलीये सात वर्ष आहे आता, सध्या ॲज अ सायकॉलॉजिस्ट, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून. मे बी आपल्या टी
मी इगलू मधन ऍडमिशन शन घेतलय ओपन युनिव्हर्सिटी मधन अ मा मास्टर्स साठी, पण ते माझ व्हायला थोडा वेळ लागतोय, कारण की मी जास् आपल्याला डिग्री पण हवी. तर करेल मी, करेल लवकर अशा अवस्थेत आहे.
हम्म. नाही माझं दहा वर्षा पूर्वीच माझं एम एन का सायकॉलॉजी झालंय पुणे युनिव्हर्सिटीतन. सो मी गेले दहा वर्ष ॲज अ काउन्सलर म्हणून प्रॅक्टिस करतेच आहे. आणि सात वर्ष झाली ह्या एका संस्थेबरोबर ॲटॅचड आहे म्हणजे ऑन रोल आहे मी त्यांच्या. आमची संस्था खर तर तीस वर्षापासून मेंटल हेल्थ अवरनेसवर काम करते, पण आमच्या सिटीमध्ये गेले सात वर्ष चालू आहे प्रोजेक्ट आणि त्या पहि म्हणजे पहिल्या वर्षापासून मी आहे. प्रोजेक्टशी जोडलेली. सो आम्ही पण मेंटल हेल्थ अवेअरनेस आणि पण आम्ही ऍडोलोसंट बरोबर काम करतो.
हो, हो.
म्हणजे कम्युनिटीमध्ये पण करतो. पण मूळ आमचा फोकस ग्रुप आमचा ऍडोलेसंटेज आहे. कारण आ.... आम्हांला असं वाटतं की त्यांच्याबरोबर काम करून जास्ती इफेक्ट मिळेल. कारण की तोच म्हणजे काय आपण म्हणतो, की अडल सेंटेजमध्ये जे रुसतं तेच नंतर उगवतं आणि त्या वया जास्ती पट न रुजतं तर ते चांगलंच रुजायला पाहिजे आणि ते चांगलंच उगवायला पाहिजे म्हणून आ आमचा टार्गेट ग्रुपच ख आठ वर्ष ते पंधरा
ओके भारी हे भारी हे मस्त आणि त्यातच आता सोशल मीडिया किंवा या बाकी गोष्टींमुळे त्यांच्यावर जास्त इफेक्ट होतोय म्हणजे खूप जास्त होतोय.
खूप हुशार आहेत मुळातच खूप हुशार आहेत आपल्या म्हणजे एक पिढी मागे जर तुम्ही गेला तर हे जेन्झी ज्यांना आपण आजकाल म्हणतो ना हे खूप जास्त अति हुशार आहेत पण त्यांचं ते जे त्यांचं जे टॅलेंट आहे ना ते खूप पटकन चुकीच्या मार्गाला पण वळतो
बरोबर आहे, बरोबर आहे.
खूप छान हँडल करता येतो पण त्या मोबाईल हँडल करण्याचं कौशल हयाला नी चांगल्या पद्धतीने तर वापरू शकतो हच्याेक्षा पण म ते गेम आणि का काही व्हिडिओज बनवणं काही त्यांची भाषा अशी एकदमच वेगळी मग ते प्रमाण पटकन वाढतंय.
खरं म्हणजे त्यांचं अ म्हणजे एका बाजूला म्हणजे माझाअनुभव आहे अनमर्जेंसीचा क अस खूपदा वाटत की ते इमोशनली खूप सॉटेड आहेत किंवा त्यांना कळतो हे ते पण सम हा माझ्या मते त्यांना अ ते व्यक्त नाही करता येत आहे. ते खरंच इमोशन नाहीये हा फक्त वाटतय तेच मला म्हणा
त्यांना हे कळत नाही आहेे की आत्ता मला राग येत
म्हणजे मी जे आत्ता म मला मी व्यक्त जे व्हायला पाहिजे ते मी राग व्यक्त करायला पाहिजे या गोष्टीवर किंवा ही जी घटना आहे ही दुः खी करणारी घटना हाय, पण ते एक्झॅक्टली त्यांच इमोशनल क्वेशन त्यांना जर काढला ना आपण तर व ऑनलाईन व्हरेज खूप कमी येणार
कारण त्यांच्याकडे ती इमोशनल लिटरसी खूप कमी आहे
हो हो. बरोबर हाय. आणि ते एकदम म्हणजे जो काय अ त्यांच्यासाठी म्हणून केलेला ऑनलाईन क तो आहे ना, तो पण अस इमोशनल वगैरे नाहीेए. म्हणजे तो अ तुम्ही लाईफस्टाईलशी रिलेटेड जास्त म्हणजे तुमची जीवनशैली कशी हाय? तुम्ही कुठ ल्या हॉटेल मध्ये जाता? तुम्हाला कुठलं नवीन फोन मिळतोय किंवा कुठली स्टायलिश नवीन गाडी आलीए? ह्या संदर्भात जास्त आहे
इव्हन ना ते लोकं साधं पेन जर घ्यायला गेले ना, तरीसुद्धा ते ब्रँड बघत. तो पेन तो पेन आहेर तो लिहायच काम करणार तो पाच रुपयाचा पन्नास र रुपयाचा असू दे्या हजार रुपयाचा असू दे्या पण त्यांना हेच कळत नाही त्यांना ते कसं माहि आहे का लक्झरी सगळं पाहिजे आणि दिखाऊपणा जो आपण म्हणत स्टेटस, प्रत्येक गोष्टीला ते त्यांच्या स्वतःच्या स्टेटसशी जोडतात.
आणि हे फक्त एका उच्चवर्गीय व स म्हण अल फोन हवा म्हणून घरात हे लोक भांडण करतात कारण की, माझे दोन मित्र अ बाहेर हायेत पणं फोन वापरतात परत रीलील साठी शूट करायच तर अपल फोनवरच जास्त त म्हण
त ते त्यांच्या डो म्हणजे फिट झालं की ऍप्पल आणि रीलील ह्याच्याशिवाय बेस्ट होऊच नाही शकत
आणि गेमिंग तर सात - सात, आठ - आठ तास एक दिवसाला करतात खूप खूप जास्त होतात म्हणजे माझाच एक भाचा आहे तो मला म्हणा होता की अग तू कधी करायचंय? मला युट्यूब काढायचंय आणि मग मी किती वेळ करू आस तस आणि मी जेव्हा त्या गेमिंगचे आणि रेकॉर्डिंगचे त बघितले तेव्हा माझ्यासाठी असा धका बला की म हा काय करतोय हा जेव्हा होतोय कधी हा कधी काय करत अस
म्हण इव इथ पर्यंत ना की, ते लोक वॉशरूमला जाताना पण, त्यांचं इयरफोन्स ऑन करून जातात.
हो. हो.
म्हणजे हे म्हणजे फारच
म्हणजे रीलचा, रील वगैरे बघून हसण्याचा आवाज बाहेर येतो, माझा अनुभव
हो हो हो आणि आपल्याला प्रश्न पडतो, की अरे हे नेमकं काय चाललंय.
पण मला अ माझ दुसरा अनुभव असा आहे की, हे फक्त झेंझेबाबत, पण नाहीय पण जी मेल किंवा, पुरुष आहेत. ते पण तीत काच फोन बघतायत, फक्त एवढच की त्यांची नोकरी किंवा, त्यां त्या गोष्टी आहेत. त्यांना पर्याय नाहीे म्हणून, पण त्यांना जर जेंजी, आणून ठेवलं ना, ते असंच करतील म्हणजे, बाथरूम मध्ये फोन हा हा,
हा म्हणजे इव्हन कामावर जायचं नाही, अस नाही सुट्टीच्या दिवशी,
हो पूर्ण वेळ म्हणजे आम्ही, अ असा एक ग्रुप केला होता, की रोज सगळ्यांनी डिजिटल हायजेनच आपण किती फोन पाहिला स्क्रीनशॉट शेअर करायचा,
हम्म,
तर नंतर नंतर त्यातले, जे पुरुष होते त्यांनी हे बंद, इ
आणखी तू खूप,
हा कारण की, अकाउंटेबल अ व्हायला होत होत, आणि मग आपल्यापेक्षा ह्या, कमी बघतायत वगरे अशी चर्चा होणार, त्याच्यापेक्षा मी करतत नाही आणि, आज्जी आजोबा मध्ये आज्जोबा खूप बघतात.
हो,
आणि ते न्यूज कंटेंट हे करतील अब, बाकीच सगळ करतील झेंझी, जो क अ जो हे क कंटेट घेतात. तो नाही करणार कदाचित,
पण त्यांचा कंटेंट वेगळा आहे, पण स्क्रीन टाइम तेवढाच आहे. येस म्हणजे आजोबा लोकांच कसं होत, माहितेय का ते न्यूज बघ, आता ते कुठल्या जगाच्या काण्याकोपऱ्यात काय, चाल्लय राजकारणात काय चाल्लय अ म, स्पोर्ट्समध्ये चाल्लय हे बघतात.
पण बघतात. आणि ते कसं होतं, की तुम्ही सोशल मीडियावर जेव्हा एक गोष्ट शोधता, तेव्हा त्याच्याशी रिलेटेड आणखी, खाली खूप रील्स आलेल्या अस,
हो हो तो उद्देश सोशल मीडियाचा तो आहे. की तुम्ही सोडू नये,
ची असतना की म एक बातमी झाली की, दुसरी खाली तशी काहीतरी आलेलीच असते. त्याच्यामुळ अ ते आणि त्यांच्या, कारण जर म्हणजे तुम्ही, ओ नाम ओल्ड एजवाल्यांना विचारलात ना तर ते काय सांगतात. म आमच्याकडे दुसरं काय
पण मग ह्या सगळ्याच्या मागे, आपण हे सगळे विसरून जातोय की, सगळ्यामुळ तुमच मानसिक आरोग्या, परिणाम होतोय, तुमच्या भावना एकाच ह्याच्यामध्ये राहतच नाहीयेत,
बरोबर आहे हे हे त्यांना कळत नाही, आणि दुसर तरं कसं आहे माहिती का? की फक्त, ह आपण कॉल कट करूयात का? मी परत मी लावते. हो हो हो हो,